हॅलो हॅलो हा माझी आवाज येते?
हो हो येते येते माझा आवाज येतोय तुला हा? बोल ना!
तर मी आता तुझ्यासग थोडं, आपले फेस्टिवल्स जे आहेत ना त्याच्याबद्दल डिस्कशन करणार होते क तुला वेळ आहे ना दहा मिनिटं
हो हो आहे बोल ना कोणता सण फेस्टिवल बोलतेस
तर मी आपले दिवाळी आणि रंगपंचमी आणि होलिका दहन त्या तीन सणांबद्दल बोलणार होत तर जस आपण होली दहन बघतो होलिका दहन मध्ये कस आहे होलिका दहन का करतात कारण की अ आपण आपले जे मनातले द्वेष भाव किंवा आपण म्हणतो ना कि आपल्याला दुसऱ्यांबद्दल आवरोष असतो तर तो आवरोश किंवा म मनातले मतभेद मिटवण्यासाठी की आपण हा सण साजरीे करतो
हो
जस की जेव्हा आपण होळी पेटवतो तर होळीच्या चहू बाजूनी आपण आरती करतो नारळ फोडतो आपण जो नैवेद्य केलेला असतो तो त्याच्या त्या हच्यात टाक तो
हम् अर्पण करतो अग्निमध्येध्ये
हा अग्नीमध्ये अर्पण करतो आणि त्याच्यानंतर आपण त्या अग्नीला चार पाच फेरे टाकतो आता पोरं लहान जी पोरत मोठ्यांचं माहीत नाही एवढं म्हणजे मी बघ नाही आताच्या हच्यात पण लहान पोर लहान पोरं काय कर तर त्या अग्निभोवती चार पाच असं जोर जोरात ओरडतात म्हणजे बोंबलतात असं बोललं जातं अशी प्रथा आहे कि ते त्याच्या त्या आग्नीच्या भोवती फिरून फिरता फिरता ते लोक बोलतात कि आज होळी उद्या पोळी रावण मेला संध्याकाळी असं ओरडत ओरडत लहान मुलं फिरत असतात परत त्यांच्या हातात काय ते हलगी म्हणणा किंवा छोटे डमरू म्हणा ते वाजवत असतात या प्रकार प्रकारे ते सण साजरा करतात आणि असं का म्हणलं जात की जव्हा राम सीतेला आणायला गेले होते तेव्हा ती सायंकाळीची वेळ होती जव्हा रावणाच्या म्हणजे आपण म्ह आपल्याला माहितय की रावणाच्या बेंबीत अ रामाने जो तीर मारला त्यावेळेस त्या अंत झाला आणि तो सगळ्यात जास्त विद्वान होता महादेवाकडनं त्याला वरदान होतं की तो जगातला सर्वात मोठा विद्वान आहे
हो
तर जेव्हा त्याचा नाश झाला त्यावेळी ती सायंकाळची वेळ होती म्हणून आपण अस अग्नीच्या भोवती फिरताना असं बोलतो की जे मी आता तुला बोलले की आज होळी उद्या पोळी रावण मेला संध्याकाळी त्यानंतर न अ ते झाल्यानंतर आपण एक म्हणजे फॅमिली सोबत म्हणजे आपल्या परिवारच सोबत जेवण वगैरे करतो आपले जे मनमटाव आहेत ते बाजूला ठेवून त्यांची गाठ भेट घेतो
हो
त्याच्यानंतर आता हे तर झालं. होळीबद्दल आता त्याच्यानंतर असते म्हणजे रंगपंचमी रंगपंचमी हा सर्व सर्वांनाच आवडणारा सण आहे त्या दिवशी कोण एकमेकांवर राग करत नाही किंवा भांडत नाही कारण इतर वेळेस बघतू कुणाला रंग लावायला गेलीस तर ते लोक बोलतील. की काय बाबा तू मला काय रंग लावतेस. वेडी बिडी आहेस का असं बोलते पण तेच तू रंगपंचमी दिवशी खेळ खेळ तर तुला कोण काही बोलू शकणार नाही कारण की रंगपंचमी आहे रंगांचा सण आहे. कशाला एकमेकांवर ओरडायचं. सगळीकडं प्रसन्न वातावरण असत.
हो.
सगळे एकदम खुश अस तास काही काही ठिकाणी तर भांग तुला माहिती असेल भांग
हो हो.
हा भांग पिली जाते रंगपंचमी दिवशी. आनंद साजरा केला जातो. परत रंगांनी खेळलं जात. परत आपण आपल्या मित्रमैत्रिणींना भेटतो आपल्या जे ना त्यांना भेटतो त्यांचा संघ रंगपंचमी खेळतो. हा नुसता रंगांचा सण नसून हा परिवारांना एकत्र आणण्यासाठी एकजूट करण्याचा सण देखील आपण म्हणू शकतो. कारण की आपण आपल्या मनातले सर्वे राग मनमुठाव बाजूला ठेऊून त्यांच्याकडे जातो. परत काही काही लोक दिवाळीला जस फरार करतात ना तसच रंगपंचमीला देखी
थोडस मोठय़ा न बोलणा.
हॅलो.
थोडस.
ह हा माझी वॉयस आता येतेे.
हा येते येते बोल.
हा रंगपंचमीला कस लोक म्हणजे भुजिया तयार करतात माहिती असेल. भुजिया खाण्यासाठी तोंड गोड करण्यासाठी भुजिया तयार करतात. गुज्या करतात परत शंकर पाळ्या करतात पण फक्त गोड वस्तूच करतात. पण दिवाळीला कसं म्हणजे नमकीन पण करतो गोड सुद्धा करतो. तस नाही होळीला हा. होळीला आपण फक्त गोड गोष्टीच तयार करतो जसे भुजया बालू शाई.
हो.
असले पदार्थ करून एकमेकांच तोंड गोड करतो. तुला माहितीय भांग का पिली जाते रंगपंचमी दिवशी.
अ एक्झॅक्ट माहीत नाही पण म्हणजे अ म्हणजे आता आपण बघतो की मालिकेमध्ये किंवा बाहेर वगैरे म्हणजे भांग पितात आणि मग हो ते असं म्हणतात की त्यामध्ये काहीतरी असं म्हणजे अस
नशेली हा नशेली पदार्थ. तो पण भांग हे तुला म्हणजे तुझ्या ह्याच्यासाठी सांगते भांग हे महादेव प्रसाद आपण कधी आता तू कधी शिवजयंतीला अ कुठं कर्नाटक साईड मध्ये ना एक मंदिर आहे मायक्का देवीच तुला माहिती असेल त्याच्याच पुढे थोडं गेलं ना तर शंकराचं एक मंदिर आहे तिथं जर तू अ म्हणजे अ शिव शिव जयंतीला गेलीस ना तर तिथे प्रसाद म्हणून भांगच वाटली जाते
अच्छा बरोबर
हा शिवजींचा म्हणजे असं फेवरेट जरी म्हणलीस आवडत पेय होत
हा हा हा
ते त्यांनी कधी कोणताही सण साजरा करो किंवा काही करो किंवा कोणताही आनंदमय प्रसंग असो तर ते लोक म्हणजे भांग पिऊनच साजरा करायचा
हा
म्हणून रंगपंचमीला भांग केली जाते
अच्छा बर
भांग केली जाते इतर कोणत्याही सणाला आपण भांग पित नाही
अ होळीच्या दिवशी तर पितात मी असं ऐकलेलं म्हणजे रंग पंचमीच्या वेळी बाकी मग अजून कोणते सण
सणाला नाही पीती होळी आणि रंगपंचमी हे दोन्ही सण एकत्र म्हणजे एकसारखे असण आहे कारण की तिथं आपण धुलवड खेळतो बरोबर राखेन ना खेळतो मग राखेना कोण खेळत राखेन महादेवच खेळतात
होय होय बरोबर
हा म्हणून त्या सणांनाच फक्त भांग पिली जाते बाकी इतर कोणत्या सणांना भांग पिली जात नाही तो एक प्रसाद म्हणून केले जातात लोकांना वाटत की ते एन्जॉयमेंट साठी करतात हच्या त्याच्यासाठी करतात फोन साठी ात पण ते त्याच्यासाठी नसून तो एक प्रसाद असतो असं मानलं जातं कारण की मी असं ऐकलंय कि ते प्रसाद म्हणून केलं जातं ना की अ म्हणजे फन करण्यासाठी किंवा एन्जॉय करण्यासाठी
बरोबर
आता शेवटचा सण म्हणजे दिवाळी दिवाळी दिवाळी मला का आवड हा सगळ्यांचा आवडत दिवाळी दिवाळी काबर सर्वांना आवडते कारण की दिवाळीला सर्वांना फराळ गोड गोड पदार्थ जसे की लाडू चिवडा चकली शंकरपाळ्या करंजी हे सर्व खायला भेटत परत फटाके वगैरे उडवायला भेटतात त्यामुळे सर्वांना दिवाळी हा सण आवडतो
होय बरोबर
आणि दिवाळी या सणाच्या मागच कारण काय रामजी जवळ परत घेऊन आले होते त्या दिवशीला आपण दिवाळी सण म्हणून साजरा करतो
हा म्हणजे अजून एक अयोध्येमधून म्हणजे रावांना आणि अ राम सीता आणि लक्ष्मण वनवासमध्ये होते ना चौदा वर्ष
हा तो वनवास संपला होता म्हणून
हा बरोबर त्या दिवशी ते परत आले अयोध्येमध्ये म्हणून दिवाळी साजरी करली
म्हणून तो सण साजरा केला होता आणि तिथले प्रजा जी होती त्या प्रजेना असं म्हणजे असं म्हणल होतं की आम्ही कोणत्याही कोपऱ्यात अंधार राहू देणार नाही सर्व कोपरे उजाळे करून टाकू म्हणून त्यांनी जेव्हा त्यांचं आगमन झालं तेव्हा कोपऱ्या कोपऱ्यात दिव्यांचं हे होत म्हणजे सजावट होती की कुठल्याही घराच्या बाहेरचू बघशील तर दिवे लावले होते सर्वी इकडे प्रकाश स्तः आनंदमय वातावरण होत अशी होती हेच्या मागची कथा कि हा बाबा दिवाळी सण हा का साजरा केला जातो किंवा रंगपंचमी ह कशा जे प्रसाद आपण वाटले जातात त्याच्या पाठीमागच कारण काय
हो बरोबर म्हणजे प्रत्येक सणामागे काहीतरी उद्दिष्ट होतं बाई हो काहीतरी कहाणी कथा होती तू म्हणजे मला माहिती नव्हतो बऱ्याचशाच त्यातला ते होलिका दहनबद्दल माहित नव्हतं ते तुभांगबद्दल सांगितलीस ते देखील दे मला माहित नव्हत ग ला माहित झाल आणि तू ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलीस म्हणजे सांगितली त्यामुळे माझ्या पण ज्ञानात भ भर पडली आणि तू छान पद्धतीने सांगितलीस त्याबद्दल थँंक्यू
ह तू आणि तू तुझे मौल्यवान दहा मिनटं मला दिलीस त्यासाठी पण तुझं पण थँक हो चांगलं